हॅलो
हॅलो
बोल की गं हॅलो आवाज येत ग माझं तुला
हा यायलायकी
काय नाही बघ निवांताय तुझं कसं काय काय चाललंय
नाही बसलोय बग
पाऊस आहे व्हय गं तिथं
पाऊस थांबलाय न्हव मगाशी पण जरा घडघडालत पाऊस पडून गेलाय
हा हा
तिथं थांबलाय
होय आता नाही आता बंद झालंय पूर्ण पण ढगाळ वातावरण आहे अजून
ह ह लाईट आली काय नई ग
नाही न व का अजून
बई कधी यायची ब फोन मध्ये चार्जिंग एक नयाय
सगळ्यांचा त्यो प्रॉब्लेम झालाय सकाळ का बघितलीस कसं ऊन होतं
की केवढं तावालत आई शपथ
आणि अचानकच ब की हे काय मधीच
आता असं होते आणि उद्या आणि परत ऊन येते बघ
हा ते माझ पण मी पण लक्षातच नाही ग चार्जिंग लावायचं सकाळी आणि तसच आता क्लासला जाऊन आणलं आणि माझं पण लो झालं बा चार्जिंग सगळं बाख्री काय मग तू गेलेलीस क्लास ला
गेलतो की
हा
मला पण ते उन्हामुळेच कि बाई लई त्रास व्हाय लागलाय डोकं दुखाय लागलंय काय नवच
हो उनेतलं याय ग
होय मम्मी मला ओरडाल त बाई सरासनी सांगशला काही नाही लवकर क्लास ठेवायला
हा मग सकाळच चाललं असतं की ग बॅच सकाळची बॅच घेशील का नाही मग
चालतय सोड खरं कस पूर्ण ग्रुप आहे ना मग एकेकांना बस असत्या नसत्या मास् सांगितलोय सर सरांनी म्हटल्यात चेंज करया म्हणून सोमवार पासून नऊ ला येतं असा काय म्हणून
हा
मग सगळेजण हा तर म्हंटल्यात
हा हा
बघर करायचय
ते बसचेच एक प्रॉब्लेम असते का मुलींच
होय एके गावाला टाईमुसार बसत ना आम्हाला काय चालतेय आमच्या इकड सारख्या इथ
होय तरी पण तुमच्या तर गावला पण कुठंही जोड हे सारखं
त्यात पण गर्दी ल असत्या बाई
होय गर्दी तर रा असणार चूड आणि त्यात आता कसं सुट ्या पण चालू आहेत ना
होय सुट्या झाचालय
शाळे नात्यान सुट्टी
कॉलेज चालू झालेत की खरं
कॉलेज झालं चड
अकरावी बारावी चाल
हा तेच की डिग्रीवाल्यांचं कुठे चालूेत अजून
त्यांच पेपर आता झाल्यात
हम्म पेपर झाले थोड त्यांच
हम्म
त्यांच जुलै जूनच्या एंडिंगला चालू होईलतील
नाही तर जुलैला चालू आहे
हो तुमचं ऍडमिशन चालू झालं
हम्म झालंय की चालू आता काकांच्या मुलग्याच पण करून आल्यात आयटीला
हा
खर ऑगस्ट म चालू होणार म्हणून सांगितल्या
होय आमचं प अजून काही चालून नाही गाडी अॲडमिशन
त्यांन पण इथ गावामध्ये कम्प्युटर क्लास लावलाय
हा
मग तिकडच जातोय आता तेवढं कम्प्लीट कर मग कॉलेजला जायचं आहेय म्हटल
होय
हा हटल बाई त्याला कराय न
त्याच्याशिवाय काय पर्यायच नाही सगळं शिकायलाच पाहिजे ब आता
अगते नाव
हा बोलोलकी
तुमचं पप्पा ते तिरुपतीला जातात की
हा
आता कधी जाऊन आले हिच्या आधी
आता मार्च मध्ये गेलेले आहेत बघ त्यांनी
टून मध्ये पण जातात म्हणाल तस ना तू
जातात पण त्यांच्या कामावरून ग काम जर नसेल तर मग जातात अजून काय असं नक्की नाही
पक्की विचारून मला पण जायचंय बाई तिरुपतीला
पर बर विचारते की जावी आहे गी
मग कि तू म्हटलेली जाऊया म्हणून
अगर जून ला कस आपलं कॉलेज चालू व्हायचं ना
हम बघ पप्पा आता कुठे येत घरी काय बाहेर गेलात
नाही बाहेर गेल्यात ना आल्यानंतर विचारते की
वि चार
हो मस्त-मस्तच आहय गं फिरायला मला पण जाय जसा एकदा
ट्रेन न जायचं आहय मला पण
खूप लय मस्त आहय सोड बघण्यासारख आहय
मी पप्पांना सांगितलोय
आणि पैसे पण एवढं लागत नाहीत गं
तेच म्हणताना तर - म्हणतानाच की पप्पांना सांगितलोय मी
हा
कि वैष्णवी त्यांंच पप्पा जात्यात आणि मग मी त्यांच्या सोबत जाऊन ये कोन वैष्णवी पण सोबत असत्या
ओके की विचारूया जर जमत असेल तर मग तिकीट बुक करूया घे
विचार पप्पांना काय म्हणतात बघ
हा
मस्त कॉलेज सुरू व्हायच्या आधी मज्जा करून या बर
काय नाही जाऊ की विचारतो आ आल्यानंतर कनी विचारून तुला मग नंतर आणि फोन करतो
नमस्कार प्रेम ला
आपले - बेळगांव मधून बस्त्यात
हा
बेळगांव मधून तीन ला काय चार ला असते ती ट्रेन
हा
उम सकाळी तिथं जाऊन पोहोचते आठ नऊ पर्यंत त्याच्यानंतर मग तिथून ते - जे ट्रेनच -स्टॉप आहय तिथून आणि वरती बस किंवा असं रिक्षा असत्यात वाटतात तिथं त्याच्यानेच जाऊन मग तिथं वरती त्यानी सोडतयात म्हण मंदिर जवळ - गेले पण लहान असताना गेलेलो
बर बर
जेवढं पण काय समजत नव्हतं ग त्यावेेळेस
मी पण बाई - मला पण जेजुरीला नेलेलं त्यावेळेला मी मी पण लहान होतो मला पण काही कळत नव्हतं
हा
त्याच्यावर मी पण जायलाच नाही
होय लहानपनी लय फिरलोय खर ते आठवत नाही की आता
हा या त होत
आता काय हे कॉलेज आणि क्लासच्या मधनं कुठं जायला वेळच मिळत नाही बाई एके तर घरी कधी येणार तू
आ बघतो बाई कधी याेतो
ये असंच म्हणतेस येत तो येत पत्र का नाहीसंच
घर ल जवळ आहे म्हणतात येत तही हाय त्या कोसाला
त्यात नस वेळ काढून यायचं की एकदा
तू बघाल की किती दिवस झालं यायलागेल तिकडं
येणारार आहेगिक या ल गाडी बुक केली या निघा लागली का तुमची यात्रा पण झाली नाहीय का
हा झाली की एप्रिल मध्ये
हा मोठ्या नव्हती वाटत
की देऊळ बांधा लागल्यात
हा हा
काय नमस्ते एकदा चांगलं मंदिर पाडलं तधून
हम्म ते बांधल्यानंतरच मग करतील ना मोठ पठन
तशी असत पण घरी कोण काय जास्त करत नाही. देऊळ बांधल्यानंतर मोठ. सगळ्या पाहण्यांना वगैरे बोलू.
हा आता तेवढीच घरच्यापुरती परत असतील.
होय मला पण बोलवायची इच्छा होती अ ग सगळ्यांना
हा.
त्यात आमचे काका एक वारले.
होय कधी ग.
झालं क आता त्याला आ ती सहा महिने झाले असत का सहा सात महिने झालं अस.
होय काही माहितच नाही ग मला पण कोण बोललच नाही.
हा कि आता कुठं कॉन्टॅक्ट झालाय आपला
हो फोन करायलाच नाही सोड मी आपण तू पण कल नाहीस. काय काय झाले ल ग.
एक्सिडेंट झाला.
काय नवस्ते तरी एक तर कितीच होते.
अ असतील की एकोणपन्नास पन्नास
हो.
वर.
त्यापाप
वारा तय प सांग.
हम् हम.
मुलगा पण आत्ता बारावी झालाय त्यांच्या क
हा.
ातण र जड लागला मिसन झालं.
काय छोटाच आहे की मुलगा पण
हम बम ह.
आणिनस ब तर गाडी एक लोक व्यवस्थित चालवत नाहीत बघ.
लहानच होता म्हण तो पण चालो न रा
म्हणजे जा्यांनण ठोकला तो
हा हो रात्री झाले हे पण
होय.
हम् पीड मध्ये होता.
हा.
आणि धडकला गेला किझ
काय नूस पोरं तरी काय गाड्या मारतात बाई.
लाई पण नव्हतं काय नव्हतं.
जीवाची खातरच नसते त्यांना आपल्या नाही तर दुसऱ्यांच तर जीवाचं बघायचं ग.
कितीला पडलं बघ बाई ते मुलगा बारावीला म्हणजे छोटाच आहे की ग अजून.
हो बारावी झाली आता.
हा.
निता काय ग.
काय ग बाई पाप लय लागलेल वाढतं बहुतेक मोठ.
हो पंधरा दिवस अऍडमिट होत कोल्हापूरला
हा.
हो आणि डॉक्टरांनी पण गॅरंटी द्यायला नव्हत राहतील असं सांगायला नव्हतं त्याच्यामुळ भीती वाटालची सगळ्यांना लई.
हा.
काय ग बई पाप. काय माहितच नाही ग मला पण हे काय तू पण काय बोलली नाहीस.
कुठं फोन झाला आपला सध्या
नाहीत सोडवायला.
त्यांच्यामुळच की
बाकीचे बरेच म घरातले सगळे.
हा बरे आहेत तुमचे?
हा आहेत की.
आजी काय करालेत.
काय चालूय बा आजीचं आणि भावाचं भांडण
काग.
ते काय कायम चालूच असते.
आला बाई तो.
आला नहे त त्याला कार्टून लागतेय त्या आजीला बातम्या बघायच्या असत्या ते टी वी वर भांडण तो फॅनच वाढव तो ये तो येऊन त आई कमीच करते काय बाई पाच पाच मिनटाला भांडण चालू असतात त्यांचे तर.
हम्म वातावरण पण काय चांगलं नाही बहिना.
नाही ग काय सगळं आजार पण या सगळं या लागले लोकांना सर्दी खोकला ते. क्लायमेट सारखंच चेंज असं बदलाय लागल का नाही काय नवच होते ते.
दुपारी ऊन संध्याकाळी पाऊस
होय. एकसारखं पाहिजे ग ते ते ऊन पाऊस ऊन पाऊस असल्यामुळं कणी माझी पण तब्येत ठीक नव्हती बाई आता जरा कमी झाले मला पण.
हम्म बरं वाटले दाखवून आलेस काही नाही.
आलंय औषधतेन घेऊन ते उष्णतेन ग उष्णता किती वाढलेली बघितलीस मधी
व्हय.
ते सगळं तोंडामध्ये उष्ण फोड्या उठलेल्या उष्णतेनं
पा पाणी कमी करायचं नाही पला
पाणी पितोच ग पण ते काय झालं ते फ्रीज मध एक पाणी थोडं काय पण बाहेर जरा गार ते खाल्लेलं असं साधं पाणी पिऊ वाटतच नाही ग उन्हाळ्यात
होय ते पण आहे सड केवढी गर तर मी आहे त्याच्यामुळं
हा प्यायला आणि ते गार पाणी पिऊन पिऊन क नाही ते एकदमच सगळं बाहेर पडून निघल ब
निमित्त लागते नुसता
नेतत रायसोड
आजार पण यायला आजार पण यायला निमित्त लागते आले
होय तेच इकडचं काय तर निमित्च म्हणायच्या सोड ते
मग घरच्यांची तब्येत बरी आहे
हा आहेत बाई सगळे बर आहेत आहेत बघ काय मग शिवानी केलेली काय कॉल तुला
ती फक्त कामापुरतं मला फोन करते या
अससा आहे आहे
बघ आता दोन महिने मला फोन कराय नव्हती काय आणि रिझल्ट लागायच्या टायमिंगला फोन केल्या
भारी क मुलीिक म
ते पण मी करायचं फोन रिझल्ट सांगायचा तिचा
हा
दोन दिवसांनी फोन करणार कि ऍडमिशन ला कधी जायचं म्हणून
चालू झाले की सांग मग मला मी येतो
होय आय तर नकोय काम
पोरंज